हॅलो हॅलो.
हॅलो
हा
आवाज येतोय का तुम्हाला हो येतोय तुम तुमचा आवाज येतोय माझा आवाज येतोय तुम्हाला? ह हा चला आज आपण थोडस म्हणजे नाही का कचरा व्यवस्थापण आपल्या घराचा कचरा टा कसा आपल म्हणजे पर्यावरण थित राहिलं पाहिजे अशा विषयी बोलूया आपण
ठीक हाय तसं काय समता हेते हॅलो
हॅलो
बोला
हा म्हणाल तुमच्या इकडे कसं म्हणजे तुमचा कचरा जो घरातून कचरा निघतो ते काय करतात तुम्ही
आमच्या इथे म्हणजे असं सांगू अ गाडी येते हा मग आम्ही म्हणजे बोला करतो मग गाडी एक टाइमाला येते मग त्या टायमात जायचं आणि मग गाडीत टाकायचं कचरा आणि मग ती गाडी नाही येते तिकडे तिथे सर्व घाण टाकतात मग तिकडे ते घेऊन डालून वगैरे टाकतात
अच्छा आपण काय केलंय आमच्या गावामध्ये आम्ही महिला संघटन केलं महिलांच पूर्ण सगळ्या बचत गटातल्या ज्या महिला आहेत त्यांच एकत्रीकरण केलं आणि सगळ्या महिलांच्या मिटिगा वगैरे
हॅलो हॅलो हॅलो हॅलो
ह भाजीपाल्याचा वगैरे भाजी ना आपला
हा
ट भाजीपाल्याचे देट वगैरे तर ते आपण असे वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी टाकतो आणि त्याच्यामध्ये नाही का म्हणजे कंपोस्ट खत तयार करतो आपण असं अशा पद्धतीने खूप सुंदर म्हणजे गाव आमच आहे ना आमच्या गावमध्ये खूप शांती संकल्पना तयार केली महिलांनी
चांगलं आहे मग
हॅलो
हा बोला येतोय आवाज
हा आवाज येतोय ना तुम्हाला तुमचा आवाज येत नाही आणि खूप छान संकल्पना करून काही इतकं छान म्हणज तयार झा त आमच्या गा पाून आम्हा आ ते आणि जो कचरा व्यवस्था पण त्याच्या आमच्या नावाला आदर्श आद म्ह पुरस्कार ख व्य आणि तोच करून काय केला हा दुसऱ्या गावामध्ये चा प्रत्येक गावा म्हणजे आपल्या मैत्रिणी वगैरे आहेत त्यांच तर प्रत्येक काय होत
ना बरोबर
तिन सल णजे सामाजिक काम कारण की आपण समाजामध्ये जन्म घेतलेला आहे ज्या समाजामध्ये
हा बरोबर जास सगळ्यांनी हा बोलाय.
हा तुमचा पण आवाज मला पण मध्ये ब्रेक होतोय हा ब हा होतो इथ काय प्रॉब्लेम असत
हा एकीच काहीतरी आता कस हे वातावरण चेंज थोडस होतय ना त्या त्यामुळे इंटरनेटचा वगैरे इशू पण असू शकतो. हे पण होते असं असं त्याच्यामुळे होते आणि अ मग काय म्हणजे. संकल्पना आहे तुम्हाला चला मैत्रिणेमध्ये आपण एलन किंन सी बोलू या जस तुम्ही म्हणजे चार जणशी बून घ्या की आपल्या अस कचरा व्यवथान वगैरे अशाशा पद्धती कराय त्याच काही मार्गदर्शन वगैरे लागत असेल तर आम्ही दोन तीन महिला आम्ही येऊ या ति
हा तेच ना कारण का हा कारण का सर्वीच लोक म्हणजे अशी कचरा कशी काही लोक म्हणजे एकादी दिवस् तू खाल्ली का तिथेच म्हणजे रस्त्या तर टाकतात. म्हणजे असं नाही आपण घरात स्वच्छता ठेवतो मग बाहेर पण स्वच्छता
आणि हो.
काही लोक म्हणजे विचारत नाही करत घाण वगैरे करताना
काय?
घर एक साईडला आणि जे खाली जहातय ते.
हा, त्या ठिकाणी असतो आणि बिल्डिंग बिल्डिंग सा म्हणजे जी लोकं अशी बिल्डिंग मध्ये वगैरे लाहतात ना ती लोक पण त्यांना म्हणजे असं बाहेर काय असेल ना मग ते बाहेरच टाकून देतात. अशी गाडी येईल गाडीत टाकायच असं म्हणजे विचारत नाही करत ह जास्त कच झाली कि म टाकूनच देतात बाहेर वगैरे त्यांनी कस त्यांना तर त्रास होतोच आणि म्हणजे बाकी त्यांना पण त्रास होतो काही लोक तर अशी नदीत वगैरे पण घाट टाकून
नदीत वगैरे म्हणजे घाण टाकायला ना पाहिजे
तेच ना त्याच्यामुळेच आजार वाढतायेत सर्व आपण
तर खूप प्रॉब्लेम होत आहेत